हा येतोय ना आवाज
ह
हम्म झाला स्वयंपाक वगैरे
हो झालं आता बाकीच्या आवरायची कामं आहेत. ना नाश्ता वगैरे झालाय.
बरोबर आहे घरात पण मग ते आमच्याकड पण कचऱ्याची गाडी आली होती मी कचरा टाकाय गेली होती खाली आताच. हच रालो सांगता भरपूर नगरपालिका भरपूर सांडता ता म्हणजे कि ओला वेगळा द्या सुका वेगळा पण प्रत्येकात असं काही हे करत नाहीत कि ते प्रत्येक जण एकत्रच करता ओला आणि सुका कचरा पण त्यातून पण वीज निर्मिती कारण की कचऱ्यामधून प मग काही प्लास्टिकच्या वस्तू वगैरे सगळ्या वेगळ्या केल्या तर त्याच्यातून पण वीज निर्मिती वगैरे होती ना. त्याच्यामुळे ते सांगतात कि मग वेग पण लोक काय के असत म आता त्याच्याहूनच वाद झाली क म्ह सांगतोय तुम्ही ऐकतच नाही म्हणत होते ते.
हो का. हे सगळीकडच चालू आहे हो कसं असत. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की कचऱ्याच वर्गीकरण केलं पाहिजे ओला वेगळा सुका वेगळा, प्लास्टिक वेग ह. परत आणखीन अ भंगार मधलं जे असत. साहित्य लोखंड ते वेगळे ठेवलं पाहिजे असं वेगवेगळं वर्गी करून जर केलं तर मग कसं ओल्या कचऱ्यापासून त वगैरे तयार करतात परत प्लॅस्टिक ते हे करून त्याच अ जा. चाळून व तरी काही वेगळ बायोगॅस किंवा कोणते-कोणते गॅस तयार करू शकतात सुक्या कचऱ्यामधून प्रक्रियावर भरपूर काहीतरी करून त्याच्यातून हा.
हो काहीतरी निष्पन्न होत आणि काहीतरी चांगली व हे तयार होते हो. आणि मेन म्हणजे त्याच हानिकारक हा हा विशेष म्हणजे तेच होत की प्रदूषण मुक्त होऊन जातं. आणि प्लस लोक येतात ना कचरा गाडी मध्ये त्यांना पण त्याचा त्रास नाही होणार ना कारण की आपण सगळे एकत्र केल्यावर त्याचा वास सगळा म्हणजे एकदम घाणवास येतो त्याच्यानंतर आपण रोजच्या रोज कचरा नाय टाकत दोन दिवसानंतर टाकतो. त्याच्यामुळे पण बऱ्याच दुष्परिणाम होतात नाही की
हा.
आपण जेव्हा इथं कचरा देतो तिथं वर्गीकरण केलं जातं डेपोमध्ये कचरा डेपोला आणि जेव्हा वर जे कचरा गाडीतुन फिरतात त्यांना खुप मनस्ताप होतो ते काही लोकांना स्वतः सांगणं गरजेपेक्षा की स्वतःहून केलेलं आहे वेगवेगळ्या कचरा ठेवायला पाहिजे असंं दुसऱ्यांनी सारखं सांगण्यापेक्षा स्वतःच्या मनाला पटलं पाहिजे की आप आपल्याकडे रोज घंटा गाडी येते तिला सांगितली की वेगळा कचरा
हा मेन म्हणजे स्वतः प्रत्येकानं ज्याचं त्यानं ठरवलं ना हंं तर होऊ शकतं हे. पण अ म्हणजे, सगळेजण नाही करत, क्वचित लोकं करतात. मग चहापत्ति पावडर, चहा पावडर. गेल्यावेळी पुन्हा. बेसिन मधला ओला कचरा, नेहून झाडाला टाकणे थोडं खड्डा करू मातीचा त्याच्यात. असं करता बरेच जण, काही जण करत नाही, त्याच्यामुळे मग त्या लोकांना पण खूप त्रास होतो ना त्याचा. अ ते पण आपल्यासारख एक माणूसच आहे. काम करताय म्हणून. तर आपला कचरा व्यवस्थित जातो बाहेर नाही तर आपल्या आजूबाजूला घाण झाल अस ते करताय त्याच्यावर म्हणून त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित होतं पण मग त्यांना पण एक फॅमिली आहे, त्यांना पण घ घर आहे. तर त्याच्यासाठी त्यांचा एक. हं त्या घाणींमूळ त्यांच्या शरीराला पण काहीतरी हानी पोहोचू शकतो, हं. म्हणून काही तरी आपण प्रत्येकानं स्टँड घेतला पाहिजे, त्याच्यासाठी कि वेगवेगळं ठेवलं पाहिजे. हा सुका कचरा आपण दोन चार दिवस पण ठेवला घरात तरी काही त्याचा वास येत नाही मग आपण रोजच्या रोज नाही टाकलं तरी चालत बुवा. पण मग आप पण जर ओला कचरा घरातच ठेवतोय तर मग त्याचा आपल्याला तर हानी होतीच होती पण ते येणारे लोक जे आहेत त्यांना पण होती. प्लस जि थं गा गाडी नेऊन टाकतील त्यांना पण होणार म्हणजे एका ह्याच्यातून किती हानी होऊ शकते? याच पण आपल्याला भान नाही आहे असं झालेलं आहे सध्या.
हो ना आणि असं प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की आपल्यासाठीच हे चाललेलं आहे, त्याच्यात आपणच सहभाग घेतला पाहिजे आपण स्वतःपासून तय सुरुवात केली तर समोरचा बदलेल असं कुणीच हे करत नाहीये असं किती दिवस तसं म्हणजे कचऱ्यावाल्यांशी ते वादच घाल तात खाली गेल्या की रोजचं आमच्या इथं पण तेच प्रश्न पडतात. कधी कधी व्यवस्थित वेगळं असतं कधी कधी एकत्र असतं, मग त्यांना ते सेपरेट करावं लागतं मग ते आरडाओरडा ते भांडणं सकाळ सकाळ ते बड बड म्हणजे एकाच्या चुकीमुळे ते दुसऱ्याला पण ते ऐकावं लाग
ऐकाव प्रत्येकान आपल्या आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या सोसायटीत नियम पाडले पाहिजेत कि कच वेगळा झाला पाहिजे कचरा किंवा मग असे दोन तीन ड्रम ठेवायचे. त्याच्यात सुका नेऊन टाका मग ओला नेऊ. टाका ओल्या मध्
आता आम्ही अ हा आमच्या इथे जर गाडी येते ना तर आम्ही दोन डब डबे केलेले आहेत म्हणजे घर प्रत्येक घरोघरी दोन डबे एक सुका कचरा एक ओला कचरा. म्हणजे टाकतानाच एक वेगळं सेपरेट सुक ओल्या कचरा टाकायचं एक सुक्या कचऱ्यात टाकायचं म्हणजे एकत्र व्हायच प्रश्नच नाही आणि लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत पण सांगून ठेवलय कुणी पाहुणे जर ते घरात आले तरी त्यांना पण सांगितल की हा वेगळा कचरा आहे सुका कचरा वेगळा ठेवायचा ओला कचरा वेगळा म्हणजे असं पटकन नाही टाकायला डस्टबिन दोन दोन ठेवल्यामुळे लक्षात येतं की हा ओला कचराचा आहे हा सुक्या कचऱ्याचा आहे. म्हणजे घरातूनच आम्ही अशी सुरुवात केलेली आहे की ओला कचरा वेगळाच ठेवायचा सुका वेगळा ठेवायचा म्हणजे देतानाच त्यांना दोन्ही डबे द्यायचे वेगवेगळे. म्हणजे तिथं पण आपलं पण हे होत नाही वेळ वाया जात नाही प्लस आपल्याला त्यांचे काही बोलणे बसत नाही आणि आपण त्यांच्या सुरक्षतेचा विचार करून करतोय म्हटलं एक समाधान असत कि बाबा आपण काहीतरी चांगलं काम करतो आहे. आणि आता कस गावाकडे कस सेपरेट घर असतात स्वतः स्वतःची घरं असली कि त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये किंवा अ याच्यामध्ये उकिरड्यावर म्हणा ते कचरा नेऊन टाकतात तसं आपल्या इकड शहरामध्ये फक्त घंटा गाडीच येत. ते.
घंटागाडीची.
हं गावाकडच तर चांगला उपयोग होतो की बाबा सुका कचरा जाळला जातो आणि ओला कचरा कस त्याचं विघटन होऊन ते झाडान. देतात शेतामध्ये टाकलं जात हं. मग त्याचा खूप छान फायदा होतो गावाकडे तेच हे होऊन जातं पण शहरामध्ये त्याचं वर्गीकरण केल्याशिवाय पर्याय नाहीये.
नाही नही.
ह हे करणं महत्त्वाचच आहे किंवा मग आपल्या आता समजा स्वतःच सोयाबीन. फ्लॅट असेल जरा मोठ गॅलरी वगैरे असेल तर भाजीपाल्याचा कचरा किंवा जे खरकट पाणी ते झाडांना आपन टाकलं तर ते पौष्टिकता पण मिळते झाडांना ते खत पण व्हतं झाडांसाठी एक असं भाजीपाला वगैरे असेल ओला भाजीपाला. पाल्याचा कचरा अ अस म्हणजे पालेभाज्या निवडले कि त्याचे जे शे राहतात देठ वगैरे किंवा मुळ्या ते आपण असं थोडस हे करून दोन दिवस बाजूला ठेवून ते मातीमध्ये मिसळलं कि त्याच्यापासून चांगलं झाडांना खत पण तयार होत. म्हणजे शहरामध्ये पण असं वर्गीकरण आपण स्वतः स्वतःच जर केलं तर त्याच्यातून फायदा होतो.
भरपूर फायदा होतो कारण की आपण मुळात. दोन डबे जर ठेवलेल. हेच तर आपल्याला म खाली आपण जे जेव्हा म कचरा टाकायला जाऊ तेव्हा ते पण अ आपलं बघून दुसरे जण पण अ ग ते नाही यांना मग ते लोक पण सांग. की बघा यांनी केलेय मग असच दोन करा म्हणजे मग. एकामुळ पूर्ण हे सुधरून जाईल आपल्या आजूबाजूचे तरी पाच दहा लोक सुधरतील मग आपलं बघून ते सांगतील बाजूबाजूच्या सोसायटीत बघा त्या सोसायटीमध्ये सगळेजण दोन डबे घेऊन येत एक सुका एक ओला असं एकापासून सुरुवात. तर हे झाली म्हणजे पुढचे दहा जन सुधारतात दहा पासून म्हणल्यावर तरी ऑब्सली त्याच्यात वीस तरी सुधारू शकतात दहा बरोबर म्हजेच अअ हो हो.
सुधारण ही काळाची गरज आहे आणि ते प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्या गोष्टीपासून त्रास होतय आपण कोणती गोष्ट जे अ नाही केले पाहिजे जेणेकरून ते आजूबाजूला परिसरस घाण होईल तर ते आप पालनक
आणि परिसर घाला म्हणजे त्याची त्याची हानी आपल्यालाच होणार आहे हो आणि स्वच्छता ठेवल्याचा फायदा आपला
सकाऐट हे सोसायटययाका जपतात एकच कचऱ्या वर्गी करून करून असच आजूबाजूलाच सोसायटीच्या साईड जी झाडांसाठी जी जागा ठेवलेली असते त्या झाडांमध्येच मग तो कचऱ्याची विल्हे वाट केले ज अस के असं खड्डा करून तिथंच ते मुरवला जातो आणि मग त्याच थोडं थोडं ते मुरवलेलं माती मिक्स खत ते असं प्रत्येक झाडांना टाकलं जात काही सोसायट्यांमध्ये तशी सोय केलेली आहे प्रत्येकाने आस काहीतरी नवीन नवीन चेंज करत आपल्याला जे अ हा चेजेस केले पाहिजे तर मग पर्यावरण चेंज करत आपल्याला छान राहील परत कचरा मुक्त प्रदूषण होणार नाही आणि आजूबाजूला पण सगळे परिसर स्वच्छ राहिल्या
स्वच्छ राहील आपलं घर स्वच्छ राहील हम् ते नाही का मिशन आहे स्वच्छ भारत म्हणून मग ते भारत स्वच्छ होण्यासाठी घर सोच पाहिजे घरापासून सुरवात अ घर गल्ली घर सोसायटी गल्ली मग ताल गाव तालुका असं एक होत मग भारत स्वच् भारत होईल पण मग पण म्हणतो तेवढं अ ग ग्रस्पिंग पॉवर असून सुद्धा ग्रस्पिंग करत नाही म्हणजे एवढ्या स्वतःमध्ये ह त्या आपल्याला माहितीय की याच्यापासून असा आजार होऊ शकतो तरी पण त्याच काहीच देणं घेण नसत.
चालेल बोलूया नंतर